हॅलो!
हां बोला मॅडम.
तर मॅडम हे जो टास्क आहे.
हा
हा मला ना तीन विषयामध्ये आलेला आहे गुजराती मराठी आणि पंजाबी
अच्छा
तर मगाशी तुमचा मी नंबर ज्या वेळेस ट्राय केला ना त्यावेेळेस दोन्ही अकाउंट वरून म्हणजे दोन्ही टास्क मधून नाही लागला त्या तर गुजराती टास्क मधून हा टास्क झाला
अच्छा.
आ मी तुम्हाला मराठीवरून हा टास्क केलेला आहे तर तुम्ही.. परत या तीन विषयावर काही मत असेल तुमचं तर मांडा ना? उदरनिर्वाह इंधन उदरनिर्वाह इंधन आणि कुटुंब नियोजन मलाही तुम्ही काही प्रश्न विचारू शकता? जसे मी तुम्हाला विचारते.
ठीक आहे अ उदरनिर्वाहबांबतं माझं म्हणणं तेचं आहे कि आजकांल प्रत्येकांने उदरनिर्वाह चालवण्यांसांठी नोकरी ही केलीचं पाहिजे. अ महांत महागांई वाढतं आहे त्यामुळें प्रत्येकांने स्वावलंबी बंनल पाहिजे कोणावरही अवलंबून नाहीं राहिलं पाहिजे?
हां
आणि आतां संध्या जे युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्हीं देशांमध्ये बाहेरच्यां त्यांचा कुठे ना कुठेतरी प्रभाव हां आपल्यां देशांवरही पडतोय जो महागांई वाढवंतं आहे?
हम्म
अ युद्धाचे खूंप सारें अ नकांरात्मक. परिणांम आपल्यां देशांवर होतं आहेतं कि ज्यांने करूंन अ इंधन जे आहे त्यांच्या किंमती वाढलेल्यां आहेतं त्यामुळें एक इंधनांची जी किंमतं आहे ती आपल्यां देशांतल्यां लोकांना कळांलेली आहे तरं इंधन संध्या आपणं जपूंन वापरलं पाहिजे त्यांला जे इतंर पर्याय असं तील अवेलेबलं त्यांचा वापर आपणं केलां पाहिजे असं मलां वाटतं हे माझं मतं आहे पणं तुम्हांला कायं वाटतं मॅडम?
हां तुम्हीं इंधन विषयीं कायं विचारलं?
अ मी इंधणविषयी म्हणतं होतें की आतां जी महागांई वाढली त्यामुळें एकचं दरीतंच इंधन बचंतीची जी गरज आहे ती आपल्यां देशालां जाणवतं आहे? किती जपूंन वापरलं गेलं पाहिजे तरं असं यांवर
आम्हीं खेडेगावांत राहतं असल्यामुळें आम्हीं. चूल आणि गॅस सिलेंडर यां दोन्हीं गोष्टींचा वापर करतों? त्यामुळें सिलेंडर हे आम्हांला खूंप कमीतं कमी लागतांत कारणं आम्हीं चुलीचां जास्तं प्रमाणांत वापर करतों. हां आणि लाकडं खूंप म्हणंजे जंगलांमध्ये लाकड खूंप उपलब्ध असल्यामुळें. चुलीलां चुलच आम्हीं जास्तं स्वयंपांक वगैरे चुलीवरचं करतो किंवा जे पाणी पाणी वगैरे सगळं सुद्धां चुलीवर तांपवतो शासंनाचां जो नियम आहे हंम दो हमारे दो
हां
किंवा त्यांचे खूंप उपक्रम राबंवतांत ती लोकं
अच्छां
ज्या अंगणवाडी सेविकां आहेतं त्यां घरोघरीं जाऊंन लोकांना माहिती देतं असतांत वेळोवेळी तरं त्याचं पालनं त्यांतला गांभीर्याने घ्यावं लोकांनीं
अच्छां अच्छां उदरनिर्वाहाबांबतं मॅडम तुमचं कायं म्हणणं आहे.
कां उदरनिर्वाह विषयी माझं असं म्हणणं आहे कीं सगळ्यांनी कुंठून नां कुंठून तरी थोडंफार हांतभांर लावांवां कुटुंबांला
हम्मं हम्मं
हम्मं जसं कीं आतां आम्हीं शेतीही करतों नोकरीही करतों
अच्छां
त्यामुळें मांझे सांसू सांसरे गांवी शेती करतांत माझां नवरांही शेती करतों त्यांला शेतीची खूंप आवडं आहे पणं तो नोकरीही करतों
अच्छां
हां त्यामुळें शेतीसांठी सगळां लागणांरा खर्च माझां नवरा करतों
हां ओके! ओके! खूपच चांगली गोष्ट आहे की तुमचे पती शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळत आहेत.
हां तर आता शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत महागड्या रोटर वगैरे तर ते माझे मिस्टर आता खरेदी करणार आहेत. आम्ही आता पावसाच्या आधी जी पावसा-पावसानंत तरही रोपा लावत अगं पावसानंतर जे आता रोपा आम्ही लावतो ना त्यासाठी शेतामध्ये चिखल करावा लागतो. त्यासाठी बैलाची गरज असते पण आम्ही सध्या बैल विकल्यामुळे आम्ही आता रोटर घेणार आहे.
अच्छा! अच्छा!
तर तुम तुमच काय मत आहे मॅडम तुम्ही कधी बघितली आहे का रोपा लावण्याची पद्धत.
अ खूप लहान होते मी तेव्हा एकदा बघितली असेल पण तेही मला खूप धुसर धुसर आठवतय. पण खेडे जीवनाचा असा खूप जवळून असा अनुभव मी कधी घेत ले नाही कारण मी लहानपणापासून शहरातच वाढले आणि मला शहरच थोडं आवडत. तर
ओके ठीक आहे अजून तुमचं काही मत मॅडम?
काही नाही ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती जपली पाहिजे ती शेती ही आपली खूप पूर्वीपासूनची पद्धत आहे आपल्या भारताचा कणा आहे तो जवळ-जवळ सत्तर टक्के जे रोजगार आहे ते आपल्या देशामध्ये शेती मिळून मिळतं लोकांना.
हां.
प्रत्येक एका खूप साऱ्या लोकांचं ते उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा आहे.
हा.
तर वेगवेगळ्या पद्धतीने शेती करून आपण आ उत्पन्न सुद्धा वाढवू शकतो, तर. प्रत्येकाने ज्याला शेती आहे, त्याने शेती केलंच पाहिजे, असं मला वाटतं.
हम्, जसं की क कशा पद्धतीची शेती केली पाहिजे म्हणजे?. ऊसही लावतात लोक.
हा आपण जी विक्रीजन्य जी उत्प उत्पादन आहेत, किंवा जी व्यापारी पिके म्हणतो आपण, ती सुद्धा घेऊ शकतो. आपण किंवा आजकाल नवीन-नवीन पद्धती आलेल्या आहेत शेती करण्याच्या शेत शेतकऱ्याने, आणि त्याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे, आणि ती केली पाहिजे अस.
हम, हम. तर आता. ह्या टास्कच्या निमित्तानं मी खूप लोकांना फोन करते, तर खूप लोकांची जीवन पद्धती मला अनुभव, म्हणजे. अनुभवता आली, किंवा ऐकता आली असं म्हणू शकता.
अच्छा.
हा त काही ज्या मुली आहेत. त्या सुद्धा खेडे गावात राहणार. ज्या मुली आहेत ज्या, शहराकडे जाऊन शिक्षण घेतात.
ओके.
हा तर, हे खूप कष्टाचं जीवन नाही का. हालाकीचं जीवन त्या जगतायत पण ते, तर काय वाटत. तुम्हाला.
अ आपली अ जे शिक्षण आहे ना. ती सांभाळून सुद्धा ते असे काम करतात, ही खूपच एक. चांगली गोष्ट आहे आणि त्यांचा आदर केला जावा असं मला वाट. ह्या पोरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करतील असं मला वाटत या टास्कच्या माध्यमातून त्यांना काहीतरी उत्पन्नाच साधन मिळतय ज्यातून ते त्यांच्या खर्च भागवतील
हा हं. ह. इचरगंजीमध्येध्ये सुद्धा काही अ खेडेगाव आहेत तर ते कधी तुम्ही? ऐकले ऐकले अनुभवले का किंवा त्या त्यामध्ये तुमच्या काही मैत्रिणी होत्या का कधी खेडेगावातल्या
अ नाही म्हणजे मी मुलची इच्छकरंजी जी आहे तर माझ्या सगळ्या माै या त्याच भागातील हा शाळेसाठी खूप लांबून पुरी यायच्या अ घन घोसरवाड वगैरे अशी जी आमच्या इकडे थोडीफार लांब जी गावं आहेत.
हा.
तिथून पोरी यायच्या शिक्षणासाठी सलकरंजीमध्येध्ये कारण त्यांच्या गावामध्ये कॉलेजेस वगैरे नव्हती.
हम्म.
तर त्या यायच्या आमची शाळा ही एक नामांकित शाळा होती. तर तिथूनही छोट्या मोठ्या गावातून यायची लोकं.
तुमच्या म्हणजे तुमच्या घराजवळ स्वच्छता आहे का म्हणजे कशी? कसं आहे तुमच्या गावचं वातावरण किंवा जिथे तुम्ही राहता ते वातावरण
अ मी जिथे राहते तिथलं वातावरण खूपच चांगलं आहे स्वच्छता पण आहे.
आणि इतसरगंजी मध्ये तुम्ही राहता तिथलं वातावरण कसं आहे.
इचलकरंजितलं पण वातावरण खूपच चांगलं आहे. एक वस्त्रोद्योगाचं एक मुख्य केंद्र आहे ते महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून पण ते ओळखलं जातं. तर खूप सारे कारखाने आहेत थोडस प्रदूषण होतं त्या कारखान्यांमुळे पण आता सरकारने काही निर्बंध लावलेले आहेत त्यामुळे तेही थांबलेलं आहे. पवित्र अशी पंचगंगा नदीसुद्धा आमच्या शहराजवळूनच वाहते.
हा. तर काही दिवसांपूर्वी त्या पंचगंगेची आरतीचा समारंभ होता तिथ. ते तर त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?
हो आहे आहे मी त्याचे खूप सारे जे आहेत व्हिडिओ बघितले. मला प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही पण जी गंगा आरती झाली. जशी उत्तर प्रदेशांमध्ये वगैरे होते तर खूप छान वाटलं मला बघून
तुम्ही कधी गेलात का पंचगंगेवररती किंवा काय तिथं बघण्यासारखं आहे.
अ पं इचलकरंजी मध्येच ना पंचगंगेच्या नदीकिनारी एक म गण णपतीचं मंदिर आहे खूप छान सुंदर
तर ते ह बघण्यासारखं आहे. तुम्ही गेलाय का कधी इचलकरंजीला भेट द्यायला.
मी खूप इच्चर करण जे माझं माहेर आहे म्हणजे आई वडील माझे तिकडे असतात त्यामुळे मी तिकडे शिक्षणासाठी होते.
अरे वा!
त्यामुळे लहानपणी एकदा गेले मी पंचगंगेवरर्ती जे नियहितपणे लहान असताना मी संकष्टी चतुर्थीला तिकडे जायचे.
अच्छा.
एक, मानलेली आत्या होती माझ्या वडलांची मानलेली बहीण.
अच्छा,
त्यांच्यासोबत मी गेले अनेक वेळा.
अरे वा.
त तुम्ही मॅडम मला असे प्रश्न विचारू शकता.
हो हो ठीक आहे तुमचं इंधनवाडीबद्दल काय मत आहे? जसं की आता महागाई वाढते गॅस सिलेंडरमध्ये मिळत नव्हते लोक ब्लॅक नं घेत होते. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
एकच मिनिट मॅडम मी तुम्हाला कॉल करते.
ओके. हा बाई बिकल तर नाही.